हॅलो.
हॅलो.
हॅलो....
हा आवाज येतोय का ताई.
हां येतोय मॅडम.
हा म्हंटे.
हॅलो.
हॅलो. हॅलो..
थोडा बारीक आवाज येतो ना थोडा मोठा.
मला पण तुमचा बारीकच आवाज येतोय. बहुतेक त्या ॲपचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो.
ह...
ॲपचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. मला पण आवाज तुमचा एकदम बारीकच येतोय.
हा. मी येतोय तुमचा पण, बारीक येतोय.
हा हा हा, अ.. मी काय म्हणते. ते अ मला म्हणजे तर उद्या तर आषाढी एकदशी आहे तर. साबुदाणा वड्याची रेसिपी सांगू शकाल का तुम्ही?
हो..
हॅलो. ‌
हां बोला.
हा म्हंटलं, उद्या आषाढी एखादशी आहे तर मला.. त्यासाठी साबुदाणा वड्याची एक, हां साबुदाणा वड्याची रेसिपी सांगू शकाल का?
हो हो. चालेल सांगा ना.
सांगा असं.
मी सांगू, हा हा ह हा मी ना. हा, आता उद्या आषाढ एकादशी आहे ना, तर मी काय करते. ते रात्री शाबुदाना भिजत टाकते.
अच्छा!
सकाळी मग करायचे असतात मला साबुदाण्याचे वडे. तर मग समजा आपण अ.. अर्धा किलो शाबदाणा टाकला. भिजायला, तर मग त्याला चार बटाटे घेते मी. उकळत टाकते चार बटाटे पण नंतर, न.. मिरची वाटून घेते.
हा हा. हा.
मग शेंगदाण्याचं कुट्टं असतं ते टाकते. चार बटाटे उ- उकडून, सोलून व्यवस्थित त्याच्यात कूस करून. मग कुट्टा टाकते, मीठ टाकते. ते चांगलं एकजीव करून- गोळा मळवून घेते, मग नंतर तेल तापत- ठेवते. तेल मिडियम गॅसवर अ.. मध्यम गॅस वर नाही का ठेवते. मग नंतर ते साबुदाणी वडे- छोटे छोटे गोळे घेऊन व्यवस्थित दाबून-
हम्म..
गोलआकारात आणि मग तळायला ठेवते. मग असे थोडेसे गुलाबी कलरवर आले का, ते काढून घेते. नंतर मी एक चटणी बनवते.
अच्छा!
शेंगदाण्याची. त्याच्यामध्ये हिरव्या, मिरच्या, कोथंबीर, साखर, अस टाकून वाटून घेते, मग परत फोडणी देते त्यात चट- चटणीला मग तेल गरम करत ठेवते नंतरन-
फोडणी कसली देताव.
त्याच्यात जिरे टाकते मग, ते फिरवलेलं असतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं.
हां हां
मग ते टाकल्यानंतरऊन थोड्या वेळ उकळी येऊ देते मग मीठ- टाकून बंद करते. म्हणजे मग वड्यां बरोबर चटणी- खायला पण छान लागते ती असं-
तीमध्ये शेंगदाण्याचा कूट आणि साबुदाणे असे शि भिजवलेले साबुदाणे नाही घालत.
अ शबुदाण्यामध्ये पण वड्यांमध्ये पण कुट्टा टाकते थोडं- आणि चटणी करते ना तर ती फक्त शेंगदाण्याच्या कुट्ट्याची करते.
अच्छा हा हा
हां असं अजून आषाढी एकादशी निमित्त- मित्त आम्ही फुगड्या खेळतो परत- तर भजनं करतो, आमचा एक ग्रुप आहे महिलांचा.
हा हा हा
तुम्ही काय काय करता?
नाही आम्ही आता म्हणजे सध्या तरी काहीच नाही फक्त असं फराळाचं आपलं काय असेल ते. आणि आम्ही काय कुठे जात नाही काही खेळत नाही काही नाही काही नाही सगळ घरीचं.
हम् हम्
त्याच्यामुळे मग फक्त फराळाच आता काहीतरी एकत आपले भग- भगरीचे थालीपीठ असतात नाही. नाही तर मग भगर कालवण असत नाही तर मग साबुदाण्याचे वडे. असा कुठला तरी एखादा पदार्थ असतो करायला. आणि आपले रताळे वगैरे तर असतातच सोबत.
हम्म,
उपवासाचा आणि बऱ्याच बऱ्यापैकी सगळ्यांचाच घरातल्याचा उपवास असतो तेव्हा.
हम्
त्याच्यामुळे काही वेगळं करायची पण गरज पडत नाही सगळ्यांसाठी एक केलं की काम होऊन जातं. आणि हा मग माझ्या सासू बाई आहेत ना - त्या बिना बटाट्याचा साबुदाणावडा बनवतात म्हणजे त्याच्यात बटाटा बिलकुल सुुद्धा टाकत नाही.
हम् हम्
हा काय - काय लोक तरी आता जसं तुम्ही म्हणालात ना की बटा - बटाटा मी बॉईल करून घेते मग साल वगैरे काढून स्मॅश करते. तर काही- काही लोक तर असं डायरेक्ट किसून सुद्धा घेतात कच्चा.
हा हां हां.
हां बटाटा. आता माझ्या सासू बाईंनी मागे बनवले होते तेव्हा बिना बटाट्याचे साबुदाणा वडा- सेम तुम्ही सांगितली तीचं प्रोसेस फक्त. तर त्यात बटाटा घातला नव्हता. त्याऐवजी शेंगदाण्याचा कूट जरा जास्त प्रमाणात होता असं हां. बाकी सगळं सेम जे तुम्ही सांगितलं ते पण तो सुद्धा एकदम चवीला सुंदर असं. हलका असं कोण बोलणारच नाही. की याच्या मध्ये बटाटा नाहीये इतका सुंदर झाला होता तो. प्रत्येकाची रेसिपी वेगळी म्हणून म्हंटलं तुम्ही मला जरा सांगत. तुमची रेसिपी आणि आम्ही काय करतो माहिती. ते का बऱ्याचदा आपलं दही आणतो किंवा मग घरी लावलेलं दही आपलं घरचं वगैरे - तर त दह्यामध्ये पिठी साखर असं सगळं टाकू - कुन थोडस लिंबू - लिंबू नाही पिठी साख - साखर घालतो आणि थोडस आता उपवास असेल तर ठीक तिखट घालत नाही नाही तर मग. उपवास नसेल ना तर त्यावेेळेस मग चाट मसाला थोडासा लाल तिखटं असं घालून ते दही. छान फेणून घेतो आणि मग. त्यात मस्त असं गोड आंबट तिखट अशी ते दहाला चढ चव सुद्धा येते त्याच्यामुळे. तर मग असं साबुदाणा वडा किंवा - आपली कुठली चटणी थालीपीठ वगैरे केले ना तर त्याच्यासोबत ते दही खायला खूप मस्त लागत. प्रत्येक वेळेसं आपल्याला चटणी करायची गरज पण पडतं नाही मग असं.
हम् हम,
सुंदर लागते ते एकदा करून बघा तुम्ही नक्की.
हो हो करेल नक्कीच मी करून बघेलं. अजून काही मुलांना? मुलांना तुम्ही विठ्ठल वगैरे बनवलं होत का नी?
हो हो मग आता माझी. म्हणजे खूपच लहान मुलगी आहे म्हणजे अडीच वर्षाचीच आहे हा ह.
अस
अडीच वर्षाचीच मुलगी आहे माझी, प्ले ग्रुपलाच आहे आता पहिल्याच वर्ष होत तिचं शाळेचं
हम्म.
त्याच्यामुळे आज त्यांचं होतं शाळेमध्ये विठ्ठल वगैरे बनवून यायचं.
हम्म.
मी काय तिच्या, एक तर ती न नाजूक आहे जरा अंगानी वगैरे तर त्याच्यामुळे तिच्या मापा साडी वगैरे काही मिळालीच नाही मला ड्रोपरीमध्ये वगैरे. मग मी काय केलं ते तिचं लहान असतानाच एक मागवलं होत त गेल्या वर्षी तोच ड्रेस तिला घातला आणि अगदी एकदम व्यवस्थित तो या वर्षी तिला बसला. विठ्ठलाचं धोतर आणि ते नाही का गमचा वगैरे असतं तशा पद्धतीतल मग तिला तेच घातलं आणि पाठवलं होतं. आणि रोज रडते स्कूलमध्ये जायला. पण आज मी बाप्पा बनणार मी बाप्पा प्पा बनणार मला जायचंय चल लवकर असं म्हणजे आवडीनी आणि रोज मला नाही स्कूलमध्ये जायचं मला नाही स्कूलमध्ये जायचं असं असतं.
हा.
मुलांचं काही वेगवेगळंच असतं, नाही. तुमचे किती कॉल झालेत ताई?
अह आमचे आज फस्ट टाइम आहे.
आच्छा.
हम्म अस.
म्हणजे बरेच करायचे आहेत अजून तुम्हाला.
हम्म अस आहे, तुम छान छान दिले नाय का ही ऍप त्याच्याद्वारे आपण संवाद साधू शकतोय. परंत काय काय आपल्याला परंपा पारिक गोष्टी समजतात किंवा निसर्गाचं वेगवेगळं समजत कसं नाही
प्रत्येकजण तुम्हाला सांगते ना माझे पण आता काही जास्त नाही आता बाळ लहान मुलगी असल्यामुळे एवढं कॉल करायला जमत नाहीए, त्यातून त्यात माझं युट्यूब चॅनल पण आहे, त्याच्यामुळे मला तिथे पण थोडा वेळ द्यावा लागतो घरातलं करायचं, बाळाचं करायचं ते पण मग इथे मला जमतच नव्हतं. जसा वेळ मिळेल तसं माझं पण ते कॉल चालू आहेत पण मग
हो हो.
चालू आहेत त्याच्यामध्ये पण जेवढ्या माझे पण दहा बाराच कॉल झालेत पण प्रत्येकजण वेगवेगळे आप आपली आपली माहिती सांगतं, आपला आपला अनुभव सांगतो काय काय गोष्टींचं चांगलं वाटतं आणि असं आपण कधी कोणाला कॉल करून गप्पा मारत
हो बरोबर आहे. यूट्यूबवर चॅनेल कसलं आहे तुमचं?
म माझं वाव शिवन्या म्हणून चॅनल आहे युट्यूबवर तर तिथे मी आपले जे काही हाऊस होल्ड प्रोडक्ट असतात किचनमध्ये युज होणारे किंवा आपल्या घरगुती यूजसाठीचे तर ते मी हॉल बनवते. ते हॉल व्हिडिओ करतात ना. तर तसे हॉल व्हिडिओ बनवते ते त्यानंतर पॅरेंटिंग टिप्स आपल्याला काही धार्मिक माहिती असेल तर त्या माहिती अह फॅशन व्हिडीओ म्हणजे कपडे वगैरे, साडी, ब्लाऊज हे ते सगळं लहान मुलांचे आपले मोठ्यांचे तर या सगळ्या व्हिडिओ करते मी यू ट्यूब वर. पंचवीस हजार फॉलोवर्स आहेत माझे सबस्क्रायबर हां. आणि इंस्टाग्रामला पण तसच चालतं तिथे पण दहा हजार फॉलोवर्स आहेत माझे.
हा हा हा ह ह तुम्ही अ मला व्हॉट्सअपला यूट्यूबचं आणि तेज इनस्टाग्रामच तुम्ही हे हा हा.
कमी बजेटमध्ये ज्या चांगल्या वस्तू असतात ना अ म्हणजे ज्या आपल्याला रोजच्या जीवनात उपयोग होत तो त्या वस्तूंचा किचनमध्ये तर रेग्युलर लाग तातच मग त्या वस्तू दाखवण्याचा प्रयत्न करते माझं पण काय असं का एवढं काही ग्रो नाहीये अस बाकीच्यां सारखं. क पण सुरवात चालू आहे आता पेमेंट वगैरे चालूये मला तिथून पण ते करत राहावं लागतं असं.
हो हो हो बरोबर आहे.
पाठवते मी तुम्हाला म व्हॉट्सअपला लिंक माझी यूट्यूब ची पण आणि याची पण इनस्टा
हो हो हो.
फॉलो करा नक्की मग असे जे काही स्वस्तात मस्त कपडे वगैरे असतात ना दिसायला पण छान ते क त्याचं मटेरियल सुद्धा छान म ते सगळं मी रिव्हू करून दाव ते मग तुम्हाला ते जवळून बघायला सुद्धा मिळतात घातल्यानंतर कसे दिसतात ते पण मिळतात. आणि कमी रेंजमध्ये त्यातून त्यात. असं हम म ते मिशो, फ फ्लिप कार्ट ॲमेझॉन ना मिंत्रा या सगळ्या प्लॅटफॉर्मवरन म मागवत असते.
अच्छा अच्छा कमी बजेटमध्ये का?
कमी बजेटमध्ये जे काय असेल ते कारण का काय बऱ्याचदा आता मार्केटमध्ये बघा एखाद नवीन डिझानर ड्रेस वगैरे आपण बघायला गेलो तर म मार्केट मधे आपल्याला तो म्हणजे हा दोन हजाराच्या खाली तर आता काहीच मिळत नाही इव्हन सा एखादी साडी सुद्धा चांगली बघायला गेऊ गलो तरी नाही पण तुम्हाला सांगते ताई आ त मी अं उन्हाळ्यामध्ये कॉटनच्या साड्या मी बघितल्या अ ऑनलाईन मागल्या तर इतक्या मस्त क्वालिटी च्या आल्या आणि कमी रेंजमध्ये कमी बजेटमध्ये.
हम हम.
हम आणि क्वालिटी पण चांगली रंग नाही जात काही नाही. त्यातून त्यात प्युअर कॉटनमध्ये मी ते घालून व्हिडिओ सुद्धा केलेत.
अच्छा अच्छा. हम्म हम्म हम् चांगले ना ओ ह.
आणि बऱ्याच बऱ्याच लोकांना माहित नसतं असतं का एवढ्या कमी किमतीत खरंच मिळतात म्हणजे लोकांना असं वाटतं कमी किमतीत आहे म्हणजे अ क्वालिटी चांगली नसेल किंवा नसेल हे प्रोडक्ट चांगलं फेक आहे. पण नाही आहेत म तेच त्याच्यासाठीच म ते व्हिडिओ मी करत असते का एवढ्या म्हणजे त्या साड्या सांगते तुम्हाला अगदी तीनशे साडेतीनशेच्या पण रेंजमध्ये नाहीत. इतक्या कमी, चांगले चांगले प्रोडक्ट
हो मॅम, अं ताई, ठेऊ का मग?
हो हो चालेल.
हम्म.